हा हॅलो.
हा बोलोल मला त झोप यायला मला तर झोप यायला लागली.
नाही अजून वीस मिनिटं अजून
अ का का बरं.
् माझून एक. आता नव माईक.
म.
अजम भरपूर.
नाही तू काय म्हंटली जो कट झाला तर तो धरला जातो असं.
कायमच.
नाही तुला पूर्ण त्यांचे तेवढे जेवढे. दिलेले आहेत तेवढे एकशे मिनिट एकशे ऐशी मिनिट तुला पूर्णच करायचेत.
ते हा मग
हम्.
अ किती झाले तुला आणि उद्याच टार्गेट आहे ना तुम्हाला
हम्म.
हा तरी बाया तेच म्हणत होत्या आता का लेडीज चा मला इतका मेसेज येतोय ना.
ह.
ह माझे पूर्ण करून द्या माझे पूर्ण करून द्या बाई थांब तुझे करू का मी कोणाचे करू मला तुझ्यासोबत कंप्लीट होऊन जातील आणि काही दिदी सोबत कंप्लीट होतील. नेरच्या दिदी सोबत
ऐ का आता मी तुला सांगली अ आता फोन आलेला होता. ह ऑपरेशन करायचं असं. हा आज सगळ्यांचे फोन येतात आमच्या तशी झा किस्सा काय झारला.
हम.
अ दोन मुली आहेत पहिल्या.
तो बोलूच नको तो किस्सा
ऐकते का आता. तू थांब. नाही नाही तुझा घ्यायचा आहे.
हा
लिसन दोन मुली होत्या. घरच्यांच काय प्रेशर होत का काय काहीच माहत नाही. आता मुलगी एक नववीला आहे. आणि एक सातवीला आहे.
हा
मग त्या बाईने ट्रीटमेंट घेतली नाशिकला.
हम्म
आणि त्या बाईला खूप सासरवास अस हे सगळं सांगतात. त्या आजी आहे का? आजीच्या घराच्या बाजूला राहातात त्या. तर मग त्यांनी नाशिकला आय बीएफ ची ट्रीटमेंट घेतली. फक्त मग त्या बाईला एक मुलगा आणि एक मुलगी पण झाली काल रात्री.
अरे वा हम्म हम्म हम्म
बट त्यांनी एवढा खर्च केल्यानंतर ते डिलव्हरी कुठे गव्हर्मेंटला केली.
हम्म
तर त्यांनी आहे ना ते डिलिव्हरी करताना त्यांचा किस्सा कसा घडला माहिती आहे का? त्या सोन्याच्या बाईचा कसा घडला होता नूतनचा हम्म सेम तिचा किस्सा घडला. मग त्या डॉक्टरांनी काय केल तिथून काढून म्हणजे काढून टाकल लगेच तिला. नाशिकला येेऊन जा मग इथ वावळ कर मयुर शा वगैरे वगैरे सगळे. जेवढे तज्ञ डॉक्टर आहे त्यांनी तपासल का त्यांनी सांगितल का आमच्यानी होणार नाही. ती मालेगावला काढली. ते इथ देवळा फाट्याच्या आसपास आले ते.
हम्म
रात्री ती बाई एक्स्पायर होऊन गेली.
अरे बाप रे!
त्यांनी तिथ काहीच केल नाही. ती बाई तिथ एक्सपायर झाली. पूर्ण शेवटी परत संदीप ठाकरे च्या दवाखान्यात तिथे काचेच्या पेटीत ठेवलेत. आणि आता ती आमच्या घरी आहे.
अरे बापरे. एवढा खर्च केला आणि चांगल्या हॉस्पिटललाच हम्म
मुली एक नववीला आहे. एक सातवीला आहे.
हम्म
आणि बाईच वय पण नाही. माझ्या माझ्या माझ्या वयाच्या आसपास कुठेतरी असेल. लवकर लग्न झाल.
किती वाईट कंडिशन. आज त्या पोरांनी काय कराव. आणि शेवटी काय झाल. आई वारल्यानंतर तुम्ही मुलाला जन्म दिला. आई वारल्यानंतर पाणी कोणी दिलं मुलीनीच दिलं ना.
मग अ ते तर आहेच. हम्म
अस जे होऊ शकतो.
हम्म
त्यांनी हे केल त्यांनी‌. पण मग
हो का
पण मग नादान नादान लेकर आहेत. आज त्या लेकरांच काय?
हा बरं ते, दोघानी जन्म जन्माला आल्याप्रमाणे आईच काही दूध बी पिलं नाही आणि तोड बी पाहिलं नाही.
काहीच नाही.
नाही का?
हम्म हम् ते बेवारशा सारखे, ते बेवारशा सारखे ठाकायचे
हा ना आणि इकडं असं हं.
आणि आता सकाळ रात म्हणजे बारा वाजता अंत्यविधी
परस्थती आज झाली का?
हा.
तुमच्या घरा शेजारी
आजीच्या घराशेजारी
अच्छा.
पप्पां न ते गेलेले होते.
हू हू.
आणि काय एक हा सहा महिने बी नसेल झालेत.
हुं.
तिथं त्यांची सासू
हा का?
त्या आता बाई ना आजी बी नाही घे, आई बी नाही पोरींना
हा हां हां.
मंजे आज त्यांच्या घरात भाकरी घालाय
हू हू ह.
हम उद्या सायंकाळी
मी पण आता तेच म्हणे
हू हू ह.
माझा सांगितलं असं म्हटलं, तुझ्या पोरालाच सांगणार, मी काय सांगणार?
हुं. बघू ते एवढं काय विशेष नाही? पुढचं पुढे बघितलं जाईल. शेवटी ज्याच त्याच ऐकून घे, ते तो विषय आहे तो.
नशीब ज्याचं त्याच, अंत ज्याचा त्याचा, प्रारभद्ध
हा कोणाचं कधी मरण येते. काही सांगून येत नाही.
काय ते?
हम्म शेवटी नशिबए म. कोन केव्हा मरल हे काही माहितीच नाही ना, काय वाटत म
म आस म्हनायला हरकत नाही, सगळे माझ्याला हल म्हनुनच बसलय.
आता आ म म्हणजे आता बघ ते, तो मुलगा वारला तो काय त्याचं लग्नच झालं, तो सासरवाडीलाच गेला. काय तिथं त्याचं मरण, त्याचा शेवटी नशीबच ते. तसं मरणच तिथ दिलेलं असेल, बरोबर आहे की, नाही.
ह म.
म. त्याच्यानंतर परत ती ही अ, काय तिचं नाव अ? गुड्डी.
बर हा सुशांत.
अ त्याच काय झालं काही कळालच नाही? पण जाऊ दे तो विषय हा, पण का काही कळालच नाही कारण
उ हुं. त्यांनी उलट जेवायला सांगितलं. मी जेवायला येतो असं सांगितलं. म.
जेवला तो सगळं काही
हम्म
काही असं नाहीका ते ते त्यानी स्वतःहून ओढून घेतलं ते काय थोडी त्याचं नशीब थोडी होतं. हम् त्यांनी स्वतः हुन मागितलं ना ते नशीब थोडी होतं. नशीबाचे हमं
जेवायला चालू नाही म्हटल अजून एक फोन होऊन जाईल.
जेवण करायचय
हम दादा आलता
एवढ्या लेट
आता मेडिकलला गेलेले.
म आता म तू जेवण करता करता बी बोलू शकते ना
म आमच्या मागे जात नसत कोण कोण ती मजात मस्ती करतात माझ जेवण नाही भेटत.
मग आता काय कर मग जेवण करून घे आता जाऊ दे मग नंतर बोलू उद्या. उद्या बागात घेऊन जाई वाटल्यास तर मोबाईल बागात घेऊन जाई मोबाईल
हो तेच करा म्हणे आता मी तेवी सोडा नाही बाकी ते नाय बोलाय लागत. पैसा पैसा पाहिजे आणि बोलण बोलण पाहिजे.
अ मग काय तर पाहिजे ना जगण्यासाठी साध धन माणसाला हवे हम्म
हवेचे हवेचे
तुम्हाला तुम्हाला पाहिजे का म्हणा
त म्हणे मला काय मला काही गरज नाही म्हणे म्हण मायक मार होणे ह त्याना सांगितलं जात करून देतो तुमच्या नवर नंबरवर मी लागलं तर पूर्ण करेल व असं मल काय घेणं देणं नाही म्हणे मण माय का म माल पिट
हम्म हम्म बरंय बरंय बरंय बरंय काय बनवलं मग तू आज
डाळ भात कारल्याची भाजी वड्याची भाजी चपट्या
एवढं का बरं
कारल्याची भाजी थोडीशीच होती.
पोरी खाता का ग कारला
नाही खात.
भाजा व पुरी व
डाळं डाळ भात राहिला नंतर डाळ चपाती पिते.
हा का भात नाही खात
नाही खात
नुसती वरण पिती
हम् मग तिला खिचडी पाहिजे आज शक्यता मी खिचडी लावणार होती तिला
हम् हम
डाळ भात लावला.
एवढी खिचडी आवडते.
आत कधीची केली नाही ग तिला.
आवडते का तिला असं हा का
तिला विचारायचं बाई तुला काय खायचं ति सांगते चिकन मटन
चिकन मटन हो ते. स कायतदादाने तिला विचारले. चांगोळ केली का म्हणे हा म्हणे केली म्हणे म्ह कोणासोबत केली पप्पांसोबत करून घेतली म्हणे मी पप्पा झॊपलेलत. दादा म्हणतो नक्कीच स्वप्न पाहिलं असेल म्हणली हा तीला ना अजून एक गोष्ट कधी विचारली ना आपण.
हम्म.
का तु फ्रॉक घालतीलील का त न नाही मग काय घालतील शर्ट पॅट.
हम्म महिने ती सवय नाही लावायची. तिला वाटलंच नाही ना पंजाबी ड्रेस तसं अ लेगीस टॉप नाही का?
हो अ. अ म्हणजे तिला फ्रॉक नाही म्हणत ती पण मग पॅन्ट शर्ट पाहिजे असं. आता तिचे जे पॅट शर्ट आहेत ते आपलेे देवर
हां हो गेस टॉप मध्ये वगैरे नाही का लेडी म्हणजे लेडीजच घालायचयं तिला.
हम्म मग ते प्लाझोयं धुती ये
हा मग तसे कपडे घालायचे तिला ते अ फ्रॉक तिला मोकळा मोकळा वाटतो ना त्यामुळे ती नेही म्हणत असेल.
कटं पीचींयं
हां.
कटॉप घ्यायचे तिला कटटॉप.
हा तसं काहीतरी कारण तिला ती जर सवय लागली ना.
हं ती डायरेक्ट दादाला सांगते मम्मी अशी म्हणती. आणि दादा सांगतो का तिला असं नाही सांगायचं तिला असंच करायचं.
हम्म ह नाही नाही. मुलांच्या कपड्यांचे स हो
तसं काय नाही समजायला लागलं का बरोबर करता.
हम्म.
आ तिथं चालययं माझं सकाईल शिंदे
जाणार का हो ठीक आहे चालेल चालेल ठेऊ का म हं. आता करू का नंतर करू नंतर बघिल
अजून एकदम पते का?
नाही नाही तुलाच करेन मी तुझं जेवण करून घे.
मी आता झोपले आता लवकर हम्म भरपूर झालं मला
ओके चालेल.